हॅलो.
हॅलो, हो, येतोय येतोय.
हा, बोला बोला.
हा, बोला. क कशावर बोलायचंय दिवाळी?
हो, चालेल ना. नाही आता वटपौर्णिमा येतीये ना?
हा, चालेल. वटपौर्णिमेच्या
हा, तेच ना. कारण आ आता सध्याचा सण म्हणजे आपण जर, विचार केला तर, उन्हाळ्याची सु ट्टी झाली, पावसाळ्याची सुरुवात आणि वटपौर्णिमा आपल्या येते ना. आता अधिक महिना तर सध्या चालूच आहे.
हा हा हा, काही महत्व असतं का? विशेष असं अधिक महिन्याचं, वटपौर्णिमेचं.
हो, अधिक महिन्यात कसं असत की तर तीन वर्षातून एकदाच हा महिना येतो. अधिकमास. त्याच्यामुळे अं विष्णू ची पूजा ह्या महिन्यातच जास्त विष्णूंची उपासना केली जाते. त्याच्यानंतर, बरेचदा आपण देवधर्म किंवा देवदर्शन किंवा बरेचसे जण ह्या महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा करतात. परत, जावयांना घरी बोलवून त्यांच आदर सत्कार किंवा धोंडे जेवायला बोलावलं जात
धोंडे, धोंडे जावाईला धोंडा देतात थोडक्यात
हो.. धोंड्याचा महिना हा धोंड्या महिना धोंडे जेवायला बोलवून घेतात. अनारसे करतात. तुम्हाला तर माहिती असेल-
हो माहिती माहिती अनारसे
ताट भरून देतात ना अह.
तेच तेहतीस, तेहतीसच्या याच्यात दान करतात. तेहतीस तेहतीस वा अनारसे
वस्त्रदान म्हणा हा बरोबर आहे का आपल्या परीने कुणी वस्तूंचं दान करत, कुणी अनारसे बत्तासे आहे की नाही? त्याच्यानंतर आता परत नाही का ते आईची ओटी भरायची निघलीय.
हो... मी परवाच केलं मी. हो.. जाऊद्या त्या निमित्ताने आई पण खुश होते ना?
खुश होते आणि कसं असतं आपण जन्मल्यापासून ते आतापर्यंत फक्त आईकडून घेतच असतो. तिच्यासाठी असं काही विशेष असं आपल्याच्यानी काही करणं होत नाही किंवा आपण एवढ दखल पण घेत नाही की आईला हे पाहिजे असेल अस विचार पण येत नाही कारण प्रत्येक वेळी आईच आपला विचार करत असते. हायना?
मागच्या किती मागच्या तीन वर्षापूर्वी मागे आलं होत ना त्या वेळेस पण मी आईला. तेव्हा मी तिला म्हणजे असं साडी वगैरे नाही तिला म्हटलं मी तुला ब्लाउज पीस घेऊन देते म्हटलं. तो शिवून घे सर्व मग चार का पाच ब्लाउज पीस दिले होते मी तिला घेऊन. ती कसे असे याच्यातले वापरते ना ताग्यामधले मग तिला मी दिले हां ताग्यातले घेऊन मग ह्या वेळेस तिला म्हटलं मी तुला साडी देती म्हटली यावेेळेस मी ब्लाउज पीस ते म्हणे ते ब्लाउज पीस अजून आहे म्हणे माझ्या कडे एवढे काही फाटले नाहीत राहूदे म्हणे
हो मग काय नाही. आम्ही पण काय केलं माहिती आम्ही तिघी जणी बहिणी मग आम्ही तिघी मिळून एकच साडी घेतली. म्हणल सगळ्यांनी वेगवेगळी घेण्यापेक्षा चांगली एकच घेऊया.
ह नाही आमच्या आईला चांगली साडी घेतली का वापरत नाही त तिला जड होतात त्या साड्या मग तिला साध्या म्हणजे असे रोज वाप वापरायचे असता ना सुळसुळीत मग तशीच साडी दिली तिला म्हटलं हीच घे म्हटलं मग तू रोज वापरशील तरी ती काय चांगल्या साड्या पण दिल्या तिला ती काही ठेवून देत कपाटामध्ये तिचं क जाणं होत नाही कुठं जास्त. आणि मग तिला जड वाटतात त्याच्यामुळे ती घालत नाही हो. ह मग त्याच्यामुळे तिला म्हटलं नाही घे अशी च घे म्हटलं तू
हा ते ते छान वाटत म्हणजे आईची ओटी भरणं. कधीतरी तिचा म्हणजे एवढा तिने आपल्याला जन्म दिला. त्याच्याबद्दल काहीतरी परत हा त्याच्यामुळे ते पण छान अधिक महिन्यात वाटतं. ते जोडव्या घ्यायची प्रथा आहे घेतात का तुम्ही का नाही?
नाही मी तर काही घेतले नाही मुलीला. मुलीला बोलावलं पण ति चाले नेते जावानचे. तिथं चाल मुल कारण तिला मुलं, छोटे- छोटे मुलंय ना, तिचे. मुलीय. दोन मुली न एक मुलगाय. ता ता तो मुलगा तीन महिन्याचाय. पण मग एवढं, सर्वांना घेऊन यायचं. मग ते जावई पण बोलले. की, जाऊ द्या म्हणे. नाही - नाही बोलले
हो नाही होत. आमच्यात पण नाही. जावयी म्हणतात, नाही. जाऊ द्या. अ पुढच्या वेळेस बघू.
तिला बोलल होतं. तिला, तिला बोलली होती मी. ती वाला म्हणत होती. म्हणे तू बोलवणारय का? धोंडेला. मी तिला मुद्दाम म्हटलं. नाही, नाही मी नाही बोलवणार म्हटलं. तु
तर तिला असं बोलली. तर मग ती काय बोलली नाही. पण मग मी मध्य तरी गेली. तर मग मी तिना बोलली की, त्यांना बोलली जावायींना. येऊन जा म्हट टलं. एक दिवस म्हटलं. याला. अधिक माशाच जावायला. नाही म्हने, जाऊ द्या. नाही, नाही बोलले ते. जाऊद्या आई म्हणे, कुठं म्हणे, पोरय, मी. म्हणे. पोरांना घेऊन ऊन आणि ऊन पण खूपय ना.
ऊन पण खूपय. हो, बरोबरय. पण आता कसं झालंय, ह्यावर्षी अधिक मास आला मे महिन्यात. बऱ्यापैकी सुट्ट्या होत्या सगळ्यांना. त्याच्यामुळे, फि भेट गाठी. अशा ही आपण, आईकडे सुट्टीत जात होतोच ना. ते ते दोन्ही होऊन जातय.
आमच्या जवळचय. त्याच्यामुळे काही नाही. वाटलं का जायचं, गाडी काढायची न जायचं. आई
ह नाही, आम्हाला लांबय ना खूप. त्याच्यामुळं वर्षातून एकदाच भेटेगाठी. दिवाळीला एकदा न उन्हाळ्यात एकदा.
ह नाही, आम सगळे इथेच जवळ. त्याच्यामुळे काही नाही. जवळ आहे तर ते. केव्हाही जा आणि केव्हाही या. असंय.
हा, बरोबरय. जवळच्या तो फायदा चांगलाय. की बाबा, एनी टाईम आपण भेटू शकतोत, एकमेकाना.
त्याच्यामुळे ते काही नाही. पण मग तिच ती ओटी भरायची होती. त्याच्यामुळे मग मी जाऊन आली. दिले भरून. म्हटलं लगेच भाऊजई म्हणती, फोटो काढा. फोटो काढा. म्हटलं, काय फोटो काढते. ते काय म्हटलं.
हो आता कस, ते रीलस का बनवायचे न फोटो काढायचे. जास्त तर त्याच्याच पार्टी दे. परेशानयत.
आओ, ठेवा ना म्हणे. ताई म्हणे. स्टेटसला म्हणे. म्हटलं बरय. ठेवते म्हटलं. मी तर नाही बाबा. तिच्या मुलीनीच काढले फोटो. भाचे नि माझ्या. हम्म.
पण राहतय ना, त्या- त्यानंतर. खूप वर्षांनी बघितल्यावर आठवनी राहतात.
हा मग दुसऱ्या, दुसऱ्या बहिणी मग त मग म्हणता, तू गेली? तू दिली? म्हटल अगं, गेली बाई. जाऊ दे म्हटलं.
हो आम्ही पण काय केलं? आईलाच बोलवून घेतलं. आणि तिघी पण एकाच ठिकाणी भेटलोत मग. एकीच्याच घरी. आणि मग तिथेच सगळ्यांनी मिळून केलं. उलट त्या निमित्ताने एकत्र पण आले सगळे.
हम्म.
आणि झालं, छान. आणि आता येतय वटपौर्णिमेचा सण.
हो वटपौर्णिमा बायांना जास्त वटपौर्णिमेच कस मग बायका मस्त नटता मुरडता आणखी मेकअप बीकअप करून त्यांना ते एवढंच एक हे मिळतं ना काहीतरी.
हो म्हणजे बाहेर पूर्वी कस होत त वटपौर्णिमा किंवा पंचमी हे सण कसे होते, बायकांना अजिबातच बाहेर मोकळा श्वास घ्यायला नव्हतात. ते कोंडून चुलीपुडं वगैरे होत त्याच्यामुळ कधीतरी बाहेर जाणं मेकांमध्ये मिसळणं स्वच्छ मोकळी हवा घेणं.
केला पण नाय कधी पयलीपासन.
हो का आम्ही नाय आम्ही करत तर जातो दरवर्षी अ छान म्हणजे एकमेकींच्या ओट्या भरायच्या तेन क गहू कडे घेऊन जायचं आंबे अ आणि तिथं ब्राह्मण असतं ते ब्राह्मण नाय का
हा ते वटपौर्णिमेची कथा सांगतात. ते वटा वडाच्या झाडाजवळच असतात आमच्या इथे तर ब्राह्मणनी एक असा छोटा मुलगा व राहायचा. तोच राहायचा आम्ही त्याला इतकं हसायचो, त्याला म्हणायचो तू कसला ब्राह्मण रे मानत ऍक्च्युली मा वडी होता तो, आहे तो अजून. तोच बसायचं तिथं कथेचे वडील बसायचे अन त्यांच्या बरोबर मग त्यांचे वडील वारले आता तोच बसतो तिथे.
हो का हा ते ग कस क तर असतेना की ब्राह्मण.
ब्राह्मण हा मग तो प कथा वगैरे सांगतो ना तो, कथा सांगतो, पूजा सांगतो पूजा करायला लावतो. बायकांना पण ते कस असं नेहमीचा आपल्या समोर आ चा ना तो मग त्याला आम्ही काही बोलतो, त्याला म्हणतो तू कसलं ब्राह्मण रे जाऊन बसतो आंबे गोळ करायला तिथे.
हो म काय ते प्रत्येकीच आंबे अस
प्रत्येक जण एक एक एक आंबे आणलेत तरी किती आंबे होतात तेवढे जमा करून घेऊन जातो तो
हो आणि कसं ते वडाचे सगळ पूजा ते छान वाटत म्हणजे सणवारा असला कि काहीतरी नवीन घरी पुरणपोळी किंवा वेगळाच उत्साह असतो, सण असतो. लागी त्याच्यानंतर काय वट पौर्णिमा झाली की पंचमी पर्यंत काही नाय म शाळेची गडबड इतर कामं त्याच्यातच आपलं चालू राहत पाऊस पाणी
हा बरोबर पावसाळ्याच हे सगळ शहरात आहे, पण खेड्यात नई काय एवढं बर का असं खेड्यात नसतं, खेड्यातल्या बायकांना कुठं वटपौर्णिमा ये तिथे माचीने कुठं
ते कामाच्याच जास्त नाय जातात तशा पण ते कस जायचं घाई घाईत अन यायचं निघून पटकन.
हो तसच ना कामाच्या ह्याच्यात ते एवढं नाई हे करते आपल्या जितक्या शहरातले एवढंही शहरातल्या बायांना काय काय करत बस बसतात मस्त झालं आवरलं.
हो मग ते बाहेर निघण्यासाठी हो बरोबर आहे बाहेर निघण्यासाठी एक निमित्य सगळ्याजणी एकत्र यायचं काय
खाली ते खेड्यातल्या बायकांना कामं असत ते पटपट पटपट आवरत उपवास करत आणि मग मिळालं कुठं वडाचं झाड तर तिथे काय ब्राह्मण वगैरे तर काय असलं तर असलं नाही तर कधी कधी नसत तो बी ह्याच ह्यांचा जाऊन दिवा वगैरे लावून देता पूजा करून घेतात आणि येतात
बरोबर आहे बरोबर आहे होत तसही बऱ्याच ठिकाणी तस होत
का त्यांना काम असतात ना ओ शेत हिची कुठून एवढं म ते पूजा करायला पण एक एक हे आहे ते स सोपस्कर म्हणून जातात करायला
हा बरोबर आहे चालतय आपले साडे नऊ मिनट झालेत आता आपले
होऊ द्या दहा पण दहाच्या पुढे पण काही प्रॉब्लेम नाही
हा नाही ते दहा मिनिटाच्या पुढे नाही म्हंटलेत ना कॉल
नाही कोण म्हटले
अ ते हे आलेत ना सगळ्या सूचनात
नाही दहा मिनिटाच्या पुढे नाही दहा मिनिटाच्या पुढे तुम्ही बोलू शकता
अच्छा नाही मग तो रिजेक्ट होतोय हो कॉल म्हणजे तो कॉल आपला धरत नाही
ते ओटोमॅटिकच बंद होऊन जात दहा मिनिटाच्या वर गेलं ना
हा
ऑटोमॅटिक पण का बोलू शकतात असं काही नाही की दहा मिनिटच बोलायचं अस कारण आम्ही केलेलं